हॅलो
हा
हा बघा तुमचं प्लॅन वगैरे असेल तर कळवा आपण करून देऊया चिफ मध्ये
हो हो करूया कि
बाकी मग अधिक महिना झाला असेल कि तुमचा
होय अधिक महिना झाला की छान झाला बघा
हा पहिले सण खूप भारी वाटत
भारी वाटतंय हो अधिक महिना झाला पुन्हा हा वट वटपौर्णिमा आमची पण पहिलीच
हा हा हा हम्म हम्म हम्म हम्म हम्म
ते आम्ही शूट वगैरे केलं वटपौर्णिमेचं
होय काय छान छान ह आता तो खूप ट्रेंड आलाय आणि आणि असावं कारण आठवणी राहतात ना
राहत्यात होय
हा आता तुम्हाला सांगू मी माझ्या पहिल्या वट पौर्णिमाला मला सातवा महिना होता
हा हा
हा त्यामुळं ते मी काही करू शकलेच नाही म्हणजे करायचं नसतं ना
हा हा
हा फक्त अ फोटो काढले
हम्म
पण पूजा वगैरे काय करायला चालतच नाही
हा हा
हा आणि पहिल्या एनिवर्सरी
हॅलो
हॅलो
हां बोला कि
हा त्यामुळे मला पहिलं पहिलं अनुभवता नाही म्हणून मी प्रत्येक प्र्येकाना सांगते आ माझ्या ऑफिसमध्ये एक लेडीज होती पण जस्ट लग्न झालं अ मे मध्ये
हम्म
अ मग तिला पण मी कायम सांगते की सगळ्या गोष्टी एन्जॉय कर तु
हा, हा. परत मिळत नाहीत.
परत नाही मिळत. आणि हे दिवस येतच नाहीत ओ परत. हा. मग अधिक महिन्यामध्ये, तुम्ही काय घेतलं का नाही, मम्मीला?
हा. ते काय मम्मीला, साडी वगैरे करायची होती.
हां.
हा म साडी तेन करून, पुन्हा ते फळ वगैरे घ्यायचे होते. ओटी तेन भरायची हो ती, मग ते तेवढे केले मी.
हा, हा, हा, हा, हा. मग तुम्हाला, अधिकवान वगैरे.
हा. मला काय म मी मला विचारलेली. साडी पाहिजे काय, ड्रेस पाहिजे?
म्हटलं मला ड्रेस घे. कारण आता मला, आता नवीन लग्न झालय, त्यामूळ इकडं तिकडं लोक जेवायला वगैरे बोलवतात पाहूणं. त्यामुळे त्यांनी सगळे साडीच नेसवल्यात. मग म्हंटलं ड्रेस घे म्हटलं मला. मग मला ड्रेस घेतलेले. पुन्हा माझ्या मिस्टरांना, अ चांदीच कडं केलं. म्हणजे ब्रासलेट टाईप. हा. आसं केलेल.
हम्म. हम्म, हम्म, हम्म, हम्म. चांगलंय, चांगलाय.
अधिक महिना, म्हणजे अ का करतात माहितेय तुम्हाला?
अधिक महिन्यात?
हा. हा, म्हणजे कसं? आता, लक्ष्मीनारायण आता जे आपले जावई आणि लेक असतात
हां.
हा, म्हणजे अ म्हणजे तुमच्या मम्मी- पप्पांना.
हम्म.
ते, जावायला वान दिलेलं त्यांना एक, पुण्यं लागतय. म्हणजे आता तुम्हाला त्यांनी जोडीनं जेवायला बोलवलं.
हां.
मग साक्षात तूम्ही, लक्ष्मी- नारायणच झाला ना, त्या घर चे. असं. मग ते त्यांना चांगलं असतं. की बाबा, अ दान करणं. जावईला म्हणा, शक्य तो जावाईचच पुण्य खूप चांगलं असतं. आता लग्नात बघा कन्यादान वगैरे करताना कसं, जावयाचं पाय वगैरे पुजलं जातय. तसं. आणि तुम्ही पण, मम्मीला तुमच्या, साडी वगैरे घेणं, हे केलं तर म्हणजे कसं आपण एक, आता आपली आई म्हणजे, एक देवासारखीच असते.
होय.
त्यामुळ तिला पण, म्हणजे ते पण तुम्हाला चांगलं पुण्य लागतं. असं. आता आमचं पण झालं बघा, हे अधिक महिना. पण आम चा चौथा चौथा होता मग मला पण मम्मी न जोडवी वगैरे घेतली होती मग हां पहिल्यांदा आमचे काय पहिल्यांदा माझ्या मम्मीने पण मिस्टरांना ब्रासलेट वगैरे केलेलं. मग ह्यावेळी मी काय नकोच म्हंटलं कशाला आहेत त्या वस्तू परत कशाला बंद करतेस म्हटलं. मग तिनं त्यांना एक ड्रेस घेतली मला एक ड्रेस आणि जोडवी असं, मग ते किती पण वर्ष होवू देत मुली च्या लग्नाला पण ते आई बाबांना चांगलं असतं म्हणून ते करतात.
करत्यात हां हां.
हम्म. आणि ब्राह्मणांच्या मध्ये तरी खूपच म्हणजे मानतात.
अधिक महिन्यात अधिक महिन्याला
हो, हो हो आणि देवाला वगैरे जाणं
हां.
हम्म म्हणजे खूप चांगला असतो अधिक महिना.
हां हां.
असं हम्म. आणि जेवढा आपण आता आई आपल्या आई वडील हौस करतात ना मुलीचे वैगेरे तेवढं त्यांना ते अ चांगलं हे लागत जातंय. त्यांच्या व्यवसायाला म्हणा किंवा त्यांच्या काहीतरी त्यांच काम असेल तर त्याच्यामध्ये त्यांना यश मिळत जातंय. हम्म म्हणून करतात.
हां हां.
हम्म. मला पण ह्या गोष्टी काही माहित नव्हत्या जस जस आ काय बरं! संसाराचे दिवस वाढत गेले तस तस सगळं समजायला लागलं, मला तर काही येत नव्ह त, तुम्हाला चपाती वगैरे तर येत असंल मला काही येत नव्हतं करता. मला सगळं म्हणजे आईने शिकवली होती मला पण असंच की आळसपणा की कशाला करायचं नको मला नाही करायचं अस स मग सासरी आल्यानंतर पण सासूबाईंनी सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या.
हां.
मग नंतर नंतर मी शिकत गेले मला वाटतंय लग्न झाल्यानंतर वर्ष दीड वर्षा नंतर मला स्वयंपाक यायला लागला. हां मग सासूबाई पण कसं मला जमत नाही म्हणून मला करू देत नव्हत्या ना.
हां हां.
मग मी थोडं थोडंच काहीतरी करायचो भाजी आमटी वगैरे असं पण चपाती भाकरी मी दोन वर्ष मला आले नाही करता. आणि माझी आई पण कसं की लहान आहे, नाही लग्न झालं की एकदा करायचं च आहे पाण्यात पडली की आपणच पोहतात कशाला
ती आमच्यात पण ती, हा जास्त तसं म्हणजे कसं माझी मम्मी पण कामावर जाते, म्हणजे गारर्मेंट ला जातात त्यांनी पण. मग ती गेली कि मं थोडं थोडं काहीतरी
हो
ठ त्यामुळं त्या आधी माझं आधीपासून थोडं थोडं मला ते माहित होतं येतं, फक्त नॉनव्हेज वगैरे मला काही करता येत नाही.
त्यामुळं ऽऽआमच्या काही घरात नसायचं नाही. आणि इथं कसं खात्यात,, म्हणजे माझे दीर खात्यात. आणी मिस्टर पण खात्यातच,, म त्यांना करायचं आसलं कि मग ते आई तेवढ्या करत्यात, बाकी मग मला पण कर म्हणत्यात, मी म्हंटलं थांबा म्हंटलं जरा आता तेनी देत्यात तवर खावा
ह
नंतरनं,,, हा नंतर न बघूया म्हटलं. ते कसं सवय नसत्या,, ते बघून माहित नसतय. त्यामुळे ते पटकन कसं तर वाटतय ते नको वाटतय. हा हा नाही, नाही माहेरी नाही खात. कोण म्हणजे कोण खात नाही, बहु तेवढा खातोय माझा, पण तो काकींच्याच जातोय, म्हणजे काकी माझी करत्या.
हा हा हा. आणि ते लई, मला पण नाही सोडा जमत करता, जम जमत नाही मला पण आम्ही पण,, मी खाते पण बाहेर जाऊन खाते असं,, मग माझ्या मैत मैत्रिणी वगैरे, किंवा अशा ओळखीचे कोणतरी, ह्यांचे मित्र वगैरे बोलवतात आम्हाला. मग मेस तर पण मला किती दिवस झालं म्हणतात की, शिक तु पण शिक तु पण. म्हटलं मी काय नाही शिकणार.
ह
ते खूप असतय ओ ते जमायला पायजे. आणि मेंन पण ना वेळ लागतो त्याला बनवायला
हम्म,, वेळ, वेळ पण लागत
तेवढं मला वेळ पण नसतोय.
हं हं.
त्यामुळं मला संडेला एक दिवस सुट्टी असते,, मग संडेला कसं अ आठवडाभराची कामं घरची, दळफ हे ते सगळं असतं,, त्यामुळं मला टाइमच नाही भेटत. आणि कसं एक दिवस मला पिल्लूसाठी भेटतं, त्यामुळं तिला मी गार्डन ला घेऊन जा, कुठं फि कुठं असं फिरायला ने असं करते,, त्यामुळं वेळ मिळतच नाही.
हा हा.
हा म एखाद्या वेळेस मग, महिन्यातून एकदा असं बाहेर जाऊनच खातो.
हम्म हम्म हम्म. ते बरं, ते घरात सगळं घरात बसण्यापेक्षा आणि कसं वेळ नसतोय त्यामुळं ते नाही, होतच नाही ते, हम्म. एक दिवस सुट्टीत काय काय म्हणून करायचं,, एका दिवसात.
च कसं असतं रुटीन, कि लवकर लवकर आवरून ऑफिस ला जाय त्या असं असतं ना त्यामुळं ते लक्षच नसतयं दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडं फक्त रोजची कामं करने आणि ऑफिसला जाणे.
हं हं हं
असयं मी पण लग्नानंतर अडीच तीन वर्ष घरीच होते.
हं
मग मुलगी माझी तीन वर्षाची होती. म त्यानंतर घरी कसं घरी पण काय मला जॉब वगैरे म्हणतं नव्हते पण माझीच इच्छा होती करायची. मग मी ती तीन वर्षाच्या असताना, मग विचार केला जॉबचा.
हम्
म्हटलं, की अ आपलं स्वतःच काहीतरी पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण मिस्टरांच्याकड त्याने आपल्याला कमी करत नाही ते आणून देतात. पण आपलं काहीतरी पाहिजेच ना बॅलेन्स.
होय.
हम मग तेव्हापासून करते मग त्यानंतर एक वर्षानंतर मला हे कार्या अँपच समजलं मग मी दोन वर्ष झालं करते हे काम
होय-
हो मग पहिला कसं होतं की महिन्यातून एकदाच काम येत होतं आणि मग महिन्यातून एकदाच आपल्याला पेमेंट मिळा म्हणजे एक पाचशे हजार असं आणि बऱ्याच गोष्टी त्यातनं शिकायला पण मिळतात. चांगलं कामहायं म्हणजे अं आता एखादी गोष्ट एक चांगली आहे कि वाईट आहे ते आप पण कशी करायची किंवा द आपण कोणत्या अँगल न त्या गोष्टीचा विचार करतो हे महत्त्वाचं आहे ना हे सगळं त्यातून शिकता येतेयं
होय काय मी पण नवीनच आहे सोडा ह्याच्यावर मला पण एवढी आयडिया नाही ह्या
हां हां हां म्हणजे माझी एक मैत्रिण आहे. त्यांनी तिनं मला ही लिंक पाठवली होती मग ज्यावेळी तिनं मला पहिल्यांदा सांगितलं त्यावेळी मला हे काय डाऊट वाटलं थोडं की बाबा असं असतयं होय कुठं असं, पण ज्यावेळी मी करत गेले ना- त्यावेळी एवढं छान वाटलं की बाबा मी जॉईन करायला एक महिना लावला, म्हणजे विचार करायला की बाबा हे करू की नको करू की नको असं पण त्यावेळी वाटलं की बाबा आपला एक महिना वेस्ट गेला.
ह ह ह
चांगल काम हाय. आपण वेळ आणि अ शिकायला मिळतात बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात. ते ह्या अँप मधून आपल्याला समजतात सगळ्या गोष्टी
हां हां जेम मी पण आता तरी एक आठ दिवस तर आठ पण नाही सोडा पण सहा सात दिवस झाले असतील हे ऍप घेतले. म्हणजे माझं पण आत्ता सध्या कॉलिंगच चालू हाय.
हां हां हां हां.
हां हां, अजून पुढं काय नाही झालं प्रोसेस वगैरे
हां हां हां, माझे हेच्या आधी टास्क भरपूर झाले, म आता हा कॉलिंगचा म्हणजे मध्ये एक तीन चार महिने ते काहीतरी काम चालू होतं त्यांचं ॲप च त्यामुळे ते बंद होत काम.
हम हम.
आत्ता परत चालू झालं, म ते पहिला टास्क कॉल एक एक, दोन, तीन असे अं हो ते आपले क्वेश्चन आन्सरचे, मग त्यानंतर कॉलिंगचा आला असं.
हां हां हां.
हम. आहे चांगलं म्हणजे आपण कसं हाय करायला पाहिजे.
होय.
हम्म, आता तुम्ही पण फ्री असता ना घरी तुमची काम वगैरे आवरल की करत बसायच निवांत, तेवढच तुमचा स्वतःचा खर्च तुम्ही स्व तः म्हणजे करू शकता ना तुम्हाला काय हवं ते करू शकतो आपण.
हां हां.
असं हाय, आणि प्रत्येक वेळी आपण किती मागणार आहे ना असं हाय.
मला पण माझी दिदी कराय चालू केल्या ह्यो ॲप म्हणजे नवीनच नेवीनच आहे ती पण
हां हां हां.
हा म म तिनं मला सांगितलेली की कर चांगल हाय म्हणून
हा हा हा, बरं झालं जॉईन केलं.
हम्म.
हम्म.